हॅलो
येतोय का आवाज
हो अ मला असं वाटतय की आपण जिथू कून कॉल कट झालाय ना तिथून परत स्टार्ट झालाय एक चोपन्न दाखवताय ना एक मिनट चोपन्न पण सेकन
अं नाय माझ्या याच्यात नाय दाखवते तसं काही
काय म्हणता बाळ काय करतंय तुमचं?
उठलंय आता रडतंय
हम हम घरी कोणी नसतं का मग सांभाळायला
आहे ना त्याचे आजी आजोबा असता पण उठल्यावर कस आईच पाहिजे.
हो
तुमचं बाळ काय करता आणि
माझं बाळ आत्ता टॅब घेऊन बसलंय.
मुलगीए मला अडीच वर्षाची हम्म तिला टॅब दिला मग चालू होत सर्व खायला ती ना खूप खायला खूप नखरे करते. एवढं खात नाही जास्त तर मग मी तिला पेज वगैरे देते. ए दोन टाईम दूध देते आणि रात्री रवा करते. त म तिला आवडतं ते
हम् हम्
सकाळी दूध देते आणि दुपारी तिला ड्राय फ्रूटची पेस्ट देते.
अच्छा
हम्म संध्याकाळी परत दूध देते आणि मग आधून मधून थोडंफार खाते. पण ती जास्त खातच नाही काही असं.
अच्छा
मलाच कंटाळा आलाय की कधीही पेज बंद करू.
पज फक्त ड्राय फ्रूट्स येत का आणि दुसर्या काय बनवतं.
अ तिला ड्राय फ्रूटची तेेज आवडते ना म्हणून मग ती बनवते. आणि हेल्दी पण असते ना ती दुसरं काही खात नाही ना. म्हणून मग. ती देते मग आणि आधुन मग थोड. फार घालते तोंडात ए हात दोन घास पण जास्त नाही.
हम्म जास्त तिला बाहेरचं पण नाही आवडत.
आता चालू होत पाणीपुरी खायची मला दोन तीन दिवस. चालू आहे म्हटलं आता थोड पाऊस गेलाय तर. मग बघू म्हटलं जाऊ घेऊन तिला पाणीपुरी खायला.
खाता येते का एवढं छोटी आहे तरी
मग खाते ती. तिला ऍक्च्युली काय झाांग की ती दीड पावणे दोन वर्षाची झाली त्याच्यानंतर तर तिला दात यायला लागले तोपर्यंत तिला एकही दात नव्हता . खूप लेट दात आले तर मग ते काय होत मुला ना दात ला लागले की त्यांच्या हिरड्या सळसळ करतात मग ते काही ना काही खातात चावतात तर तिला तसं काही झालंच नाही.
अच्छा
मग तिला ते खायचं मग ते पेजची सवय लागली ना मग आता तेच ते म्हणते
हम
मध्ये मध्ये बंद केली होती मी पण मग ती खूप बारीक होऊन गेली. तर मग माझी आई मला खूप बोलायला लागली जाऊ दे म्हणे. करून दे चालू नंतर जेव्हा खाईल तेव्हा खाईल.
हा मग काय मी माझ्या बाळाला म्हणजे दोन वेळ स्पेज देते सकाळी उठल्यावर नाश्ता म्हणून आणि परत रात्री एकदा आणि मध्ये मग दुपारी भाजी पोळी फीकी भाजी बनवली तर खाते. भाजी, पोळी वगैरे असं वेगळं काही चालूच असतं दिवसभर.
हम्म.
ती आणि प्रत्येक जण जेवायला बसला ना की त्यांच्यासोबत एक एक दोन दोन घास खा ते तसंच जेवण होतं मग तस.
हा आणि घरात अजून असं सोबतच एखाद मुलं असलं ना एक दोन वर्षाने लहान मोठ. मुलं मग त्यांच बघून ते करतात पण घरात. लहान मुलंच नाहीये आमच्या मग अ दुसरं कोणी आलं ना मग त्यांच्यासोबत थोडाफार खाते ती. खेळायला वगैरे मग त्यांच्यासोबत देते पण एवढं पण नाही खात. मग खाते थोडंफार
अच्छा मी हिच एक पे म्हणजे दोन टाईपचे पेज बनवतो. ते एक नागलीची आणि दुसरी मिक्स अ धान्याची
हा, हा, हा मी ना ही दोन वर्षाची झाली ना. तेव्हापासन मी हीला ड्राय फूटची पेज देते. म्हणजे मला ही आत्याच्या मुलेने रेसिपी सांगितलेली माझ्या. तर खूप खूप चांगले असते. मी त्यात न अ मखाने टाकते. अ काजू, बदाम आक्रोड, पिस्ता, अ आजून शेंगदाणे टाकते. सर्व समप्रमाणात घ्यायचं. फक्त आपलं अ मखाने जास्त टाकायचे. आणि आजून अ सीड्स असतात ना. चिया सीड्स दोन, तीन, चार प्रकारचे सीड्स टाकून द्या यचे. आपल्या त्या सूर्यफुलाचे बी, आजून भोपळायचे बी, हे टाकून द्यायचे. आणि अ अ हा एवढ्या प्रकारचं मंद आचेवर ते भाजायचं सर्व.
हम्म, हम्म.
भाजून आणि मग मिक्सर मधे चांगलं बारीक करायच. आणि मग रोज चं. रात्री मी काय करते. दोन खजूर भिजत टाकते आणि
दोन ते मुमरा बदाम म्हणून येतात बघा. तर मग ते बदाम भिजत टाकते. आणि एक अंजिर भिजत टाकते. अंजिरच ते गोल असत ना. ह. ते सुकलेल अंजिर हा. ते भिजत टाकते. आणि म ते सकाळी मिक्सरमध्ये चांगलं बारीक करायचं. म त्यानंतर हे दोन चमचे अ पावडर त्यात टाकायची ही ड्रायफ्रूट ची. आणि ती पण चांगली बारीक करायची. आणि मग गोड आवडत असेल तर गुळ टाकायचा. नाही त नसेल आवडत तर तस पण दिलं ना तर ते खजूर म ध्ये आसतच गोड. हा, त म थोडस तूप टाकायचं कडईमध्ये. आणि मग त्यामध्ये हि पेज ओतून द्यायची. आणि थोडी शिजवायची. उकळी वैगेरी आली का थोड पा त राहू द्यायचं. मग ते थोडं घट्ट करायचं. शिजवून शिजवून. आणि गार करून छान लागते. खूप छान लागते ती.
छान, छाने. मी पण बनवेल तिला आवडली तर.
हम्म, थोडस बनवून बघायचं. आणि मुलं कशी, असं खात नाही ना दिल्यावर. की घे बाबा बदाम खा, काजू खा, तर म आसं तरी खातात.
माझ्या मुलीला ना काजू आवडत. पण बदाम नाही खात. काजू बदाम दिले ना तिला खायला काजू खाऊन घेते. बदाम आशे कुठपण फेकून देते.
अम्म
मग मी पण ती हाची पेज बनवते ना. त्याच्यामध्ये थोडे तांदूळ, थोडी मुगाची डाळ, गहू अ काजू, बदम अ हे मखाने. एवढं सगळं भाजून आणि मिक्स दळून घेते. त्यातच ओवा, जिरं पण थोडं दळते. टेस्ट साठी. नंतरनी फक्त थोडस चवीला मीठ टाकून आणि उकळवून घ्यायचं. बरोबर खाते. तिला आवडते तशी. गूळ जरी घातला तर खात नाही. गोड नाही आवडत जास्त.
आच्छा.
चांगली असते हेल्दी. कारण काये ना, मुलांना बाहेरच देण्यापेक्षा घरातली जास्त सवय लावायला पाहिजे.
हो आणि मी मी तर खूप टाळते तिला चॉकलेट वगैरे हे सर्व प्रकार टाळते आता कालच मी तिच्यासाठी बर्फी बनवली होती पण मी असंच बघितलं अ इंस्टाग्रामला कि म्हटलं चला बघू बनवून मैद्याची बर्फी म्हटलं खाते तरी खायीन तरी पण काय तिने खाल्लीच नाही
एकटं मुलं असलं ना की जास्त मग त्याचे लाड होतात म्हणून ते प्रत्येक गोष्टीला नको नको करत अस दोन दोन मुलं असले की घरामध्ये किंवा मग काकाचे वगैरे अशे असले ना की एकमेकांचे बघून ते खातात
हा
आमचं कसं आत्याचा मुलगा तिच्या येत असतो ना मग त्याच्यामुळे सवय लागते. बघून बघून
हा मुलं एकमेकांचं बघून मग ते करतात.
हम्म तुमचे सासू सासरे नाहीयत का इकडे सोबत?
अ सासू सासरे आहेत माझे पण सासू सासरे दुसरीकडे असतात. माझा दीर वगैरे पणय ना मग आम्ही दुसरीकडे असतो हम्म
जसं घरामध्ये कोणी दुसरे माणसं असले ना की मग मुला जास्त अ काय म्हणतात ते कोणाकडे पण पटकन जातात त्यांना सवय राहते नाही तर मग आपल्यासोबत असलेय की बाहेर कुठे गेल्यावर सोडत नाही ना?
हा नाही तसं काही नाही नाही तिच्यासोबत तसं काही नाही होत कारण इथे भरपूर आम्ही फ्लॅट मध्ये असतो ना तर मग इथे भर पूरय खेळायला आणि शेजारच्या ताई पण चांगल्यात आणि तिला ना मी आंघोळ घालायला एक माव शी लावलेल्यात तर त्या समोरच्याच बिल्डंगमध्ये असतात. म ही आवाज देऊन त्यांना बोलवते कधी कधी मग त्यांची नात पण येते खेळायला तर मग तिला तशी सवय ती खेळते. आणि आजी बाबा पण येतात कधी कधी
काय काय वेळेला काय होत मुलं एकटे राहिली की मग बाहेरच्या सोबत मिक्स नाय होत ना म्हणून म्हटलं
हो नाही तसं काही नाहीय तिचं तिला तर खूप आवडत तसं बाहेर फिरायला कोणासोबत असं फक्त अनोळखी व्यक्ती सोबत नाही जात.
हा ओळखीच्या असतील त्यांच्यासोबत ना?
हो तिला
फिरायला घेऊन जात होती का गार्डन ला वगैरे खेळाय
हा घेऊन जायचे पण आता एवढ्यात थोडा पाऊस होता ना मग तेव्हापासून बंद केलं कस बाहेर डास वगैरे असतात संध्याकाळच्या वेळेस मग जास्त ती घरातच खेळते गाडी वगैरे खेळना वगैरे असतात कधी कधी तिची आजी घेऊन जाते तिकडे तिला
हो आमचे तर बाहेर खाली आम्ही पण फ्लॅटमध्ये राहतो खाली गेलो ना की लगेच सुरू होतं गार्डन गार्डन गार्डन
हा हम्म, हम्म
घेऊनच जावं लागत नाही तर खाली बसून घेते मी नाही उठणार मी नाही येणार णार हं
हां
ठीक आहे चालेल परत करेल मी कॉल तुम्हाला
हो हो ठीक आहे.
बाय घ्या काळजी
नाही हो
ह